हॅलो!
हॅलो!
हा बोल कि बाळ.
हा हा ते टास्क हे कशात न फोन करायच म्हणती तू. हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हा आवाज यायलाय काय?
हा आता आला बघा.
हम्म! जेवलीस?
हा जेवलो तुम्ही.
हा जेवलो बाई. काय म हॅप्पी एनव्हर्सरी दोघासनी पण.
थँक्यू.
अ काय नाय बाई. सकाळच्याण काय जमलं नाही ग.
होय कामावर गेलतेसा.
होय गेलतोग
हा हा हा. काय तब्येत बरी नाय का? काय.
नाय नाय. हाय असाच हाय.
म अंकल, प्रज्वल, दिदी.
हायत सगळी बरे.
हा आंटीचे तेन काय झोपलंत.
अ होय वाडत ग.
हा हा तिकड हाय ते.
होय तिकडय. म कसं चाललंय. काय काय.
हाय की, आत्ताच ते केक तेन कापला.
हा हा.
जेवलनी म आलो इकडं,
होय.
होय. म. परी पलीकड झोपाय गेल्या. गोल्या आता झोपालाय.
होय.
होय. प्रज्वाल फोन केलता.
अ होय. तेच कधी, तू कधी गेलीस तिकडं.
मी गेलो की, दोन दिवस झाली, येऊन.
होय.
होय. दुसऱ्या दिवशी लगेच वाहिनी फोन केलीत मला. आई बाबा तेन जाणार हायत म्हटलीत ह्याला. पंढरपूरला. म य मग गेल्यानंतर तर मग, दुसऱ्या दिवशी येतो बा म्हटलंस, मग किती. आलो की, दुसऱ्या दिवशी म्हणजे आलो. व्हय. गरुवारी आलो बाई.
हा हा.
म काय मानकापुरात जाऊन बघतो. तर मांजर मरून पडलेलं बाई.
कुठ
तीत काय सांगितलय काय मम्मे.
नाही ग काय नाही बोललेलं. म आणि काय. सांगितलेले काय. हे करायचं नाय म्हणून.
हा हा हा.
काहीही करायचं नाही. म्हणत ग.
होय.
हा. म आणि काय. हा
अं काय नाही बा, हाय निवांत.
हम्म हम्म.
म हायेत की, झोपल्यात.
लवकर.
मोबाईल बघत पडल्यात.
मोबाईल बघते. मी म्हटलं झोप लागली लवकर.
नाही मोबाईल बगत पडल्यात.
हा. मग काय अनिव्हर्सरीचं काय?
अनिव्हर्सरीच व्हय, त्याने अणलेला केक बघितला सां. व्हॉट्सअपला ठेवलं ब छान आणलं की तसं ते फोटो च आलं नाही ते
हा हा
ह तसल आणलंय
हो भारी केले की
मग मी काय केलं महावस्त्रममध्ये
हा
त्यासने दोन शर्ट घेऊन ठेवलेलं गेलेल्या दिवशीच रात्री असे सांग ह घेतलं घेतलं हम् मग तू त घेतला ड्रेस मम्मीकडे घेतला आणि मग हे घेऊन मग आता दिलो. त्येनी बी शॉकच झालीत. कस काय म्हण. सर परप्राइझ मिळालय होय आवडली की चांगलं आहे म्हण डब्बल एक्सेल मध्ये घेतलेलं जरा ढिल्ला होता र म्हटलं बसेल एक्सेल मध्ये मग नंतर बसत नाही शर्ट त्या नंतर म्हणून डबल एक्सेलच घेत
बरं झाले का असुदे जरा धरून घ्यायला येते
होय म्हटलं धरून घ्या म्हण अस म्हंटलं खर नंत तर बसत नाही हाय ते तशीच पडल्यात सगळे ड्रेस मग ड्रेसच नव्हते
होय
होय गेलत की आम्ही ह्याला अ सुमित मीला गेलत काल काल कालच कि होय दोन ड्रेस आणल घेतल एक साडी घेतली रक्षाबंधन चौघी पाच जणी एकसारखी साड्या म्हणजे ऑर्डरला दिल्या ति साडेतीनशे लापण छान आलं त होय सुमित मिल ला महाकुंभ सेल चालू झाला ना
होय होय
हम्म तितत मग कनैयामध्ये घेतली आईनी आहे ड्रेस
हा
हम्म साडे तीनशे ला फुल ड्रेस
होय
ह आणि हा तीनशेला तीनशेला एक टॉप ते सिगारट आहे म्हणजे प्लाझो पॅन्ट आहे आणि ओढणी आणि ड्रेस साडेतीनशे रुपये ला म्हणून ते काय तर सेल चालू वाढत
होय सेल चालू आहे यचालतात मान्सून सेल
होय ऑफर लय निघल्यात सगळी कड परीलास वळप आराधना होय आराधना कडचायला म्हणालत
हा
मानकापूरची एक बाय भेटलेली
कोण ग
तोरणींची होती हो आणि आम्ही हेच खायला बसलेल ते गोभी मंचुरीयन
हा
आणि तिथ भेटली आणि तिने गोबी मंचुरी प्लेट घेऊन दिली त मी आई नाही हो नको नको म्हणताना ऐक ना ती हौसा हौसा माहितीे का तीची पोरगी ती नव्हती
हा
त तणी हा तथली ती अ दि तोरणे आव आवण्या माहिती आहे आवण्या
हा हा.
आवण्याची आणंटी ओ ती. ती भेटली हा तुम्हाला माहित नसनार.
हम् हम्.
की होती.
मग ते ना ह्याला गेलं काही ते आराधामध्ये गेलतासा मग तुम्ही?
नाही अरणामध्येध्ये कनयामध्येध्ये जाऊया म्हणलं ताई तिथं. पोरीस नाही घेतलेली नाही मग तिथं घेऊ म्हंटलीत. आम्ही म्हणाल तर आराधनामध्ये चांगले असतात नाही म्ह तिकडे जाऊया पण
जास्त.
चांगलं नाही.
होय कुणाला बघितलंसा ड्रेस.
ह. हिला आमम्हाला घेतलं आणि आधी आई आईने त्यांच्या पाहून असणे दोघींनी आणलेलेत नाही.
हा हा.
नाही म्हणलेच हा म्हणले तिथे जाऊया. दोन ह् दु. दोन दोन जन घले चांग ड्रेस सुमित मिला साड्या भारी आहेत बघा. हा तेवढंच ड्रेस नाही एवढं काय खास.
ड्रेस पण आहेत एढं.
हो आठशे नऊशे रुपये म्हणला तिथं.
होय.
मग राहू दे मग म्हणलं इकडे बघितलं मस य
बरं झालं की मग साडी बघितलास काय?
साडी ऑर्डर करून ठेवल्या अशी वे अ आमसुली कलरचे आल्यात बघा असं.
नाही म्हणजे कुठली घेतलं अस नाव काय साडीचं काय?
नाव का साडीच माहित नाही नवीन ट्रेंडिंग आहे म्हणे काठ पदर मध्ये म हा माऊ.
पेशवाई हाय काय?
पेशवाई नाही त अशी काय वेगळीचल्या आमसुली कलर ह आणि असं संडे मंडे प्राइस साडेतीनशे रुपये.
हा. साडेतीनशे म्हणजे मग काठपदरमध्येध्येच आहे ना. ह्म बर बर.
चांगलेलेलेत बघा साड्या तिथं.
होय साडेतीनशे म्हटल्यावर मग ते हजीच असणार का सरस्वती पेशवाई असणार आहे.
पेशवाइ काय?
हा सरस्वती पेशिवाई.
हा पेशवाई पण असे दाखवाल त्या पेश आणि वेगळ्या आल्या म्हट नुसत त्यात ब्लॅक कलर आणि आ. कलरच आहे म्ह दुसरा कलर नाही त्या.
ह.
त्या साडीला होय वांगी कलर मध्ये अशी आहे बघा ती
हा हा जाऊन बघायला पाहिजेदा.
होय छान आलं साडे आ सोमवारी त्याचा स्टॉक येणार अगली. ह मग पाच साड्या सांगितल्या तर आम्ही बरोबर म्हणजे फोन लावतो तुम्हाला म्हणाल.
बरबर ऑर्डर द्या
हम्म.
हे करायलाो मीच माझ्या मा कामात न घेऊन झाली जायला जमाना झाली.
हो हो एके.
मा कुठेही करत बसतेस काय चांगले मस्त आहेत थोड. पाटुल्याचे पना पाटुकल्याचे चांगले आले त.
पाठुकल्याचे पण आहेत ना ऑफर तिथे पि नाही रेात.
होय. तिथं पण ऑफर निघल्या काय जिकड तिकडं बघल. तिकडे नसंत ऑफर ऑफर.
बसेल हो. सगळ्या मोबाईलमध्ये सगळं तेरी दाखवाल गाऊनमध्येध्ये तर राणार क गाऊन ते नालं. हो जेसीला आला. माणसांच प ना हो कपडे भरले.
ब घेतली अस तर का नाही आराधनामध्येच गाऊन बघातात. हा.
आराधनामध्येध्ये काऊनां.
आराधना मध्ये हानारकलीपला गाऊन कणी तिथं स्वस्त आहे बघ म्हणजे आता मी आता परवा घेतलेल मी परवा परवाजां घेतली ते हा हा.
अ..
तुझं काही बारीक बारीकसारख काही आहे की नाही ते तिथन घ्या जा. ऑफरमध्ये आहेत भरपूर हा हा.
मिशोला पण लय आल्याच खरं हालका असत ना.
अ कसं आहे ते घेल स प्र्रायवर आहे का.
हा हा प्रास एकशे नव्या नव तीन टॉक म्हण.
आपण कसं प्राईज म्हणून.
होय होय.
काय होते म ते काय हा ते मग. प्राईस कधी कमी बघून घ्यायला बघते की नाही ते कापडले हलका असत.
त्या कापड होय आपण काय कमी सजत बघते पहिलं.
हा. आपण आपण पैशाकडे बघतय कारण ते क्वालिटी चांगली नसते का. त्या त्याा जरा अस कमी जास्त जाऊ दे खरं. व्यवस्थित क्वालिटी तर पाहिजे. कापड चांगलं पाहिजे का
का आपडण सांगलं पाहिजे.
हम्म.
म खय बनऊ आता. आ हा हां प्रज्वल.
प्रज्वल हाय झोपा लागलाय.
होय फोन केलता मग अशी त किती वाजेपर्यंत असते आणटी ती.
अ हे करू नको. हे करत की सांगतो मी तुला नंतर.
हा चालतेय.
ह आणिन काय?
हाय बाय निवांत आहे.
हम्म निवंत आहे?
हम् होय काम चालूय ना चांगलंय ना
होय आहेयच सगळं काम चालय चांगलंयच छोटं माझं काय त्याच काही टेन्शन नाही कामत हा चाललत बघ
चालेयत
हा चालल्यात कालपासून चालू केेले
होय चालू आहेल म्हण
होय होय ले
हा हा बरं झाल तू हाय वा हाय नन्ट हम् चंद्रचा काय खून
अं नाही अजून मम्मीने केलेले तेवढं बाळ एकच मिळत आमदरच
हा